हॅलो हा आवाज येतोय हा आवाज येतोय का
हो ताई या
हो हो येतोय येतोय हा चालेल तु आपण माग विषय कंटिन्यू करूया आमच्याकडे निवांत चालू आहे आमच्याकडे आता सातची वेळ आहे आरती असते जवळ शेजारी मंदिर आहेत ना त्याचा आवाज त्याच्यामुळं म्हटलं
म्हणजे आपल्याला असं वाटतय की मूल हट्टी आहे वगैरे पण त्याच्यामध्ये कसं आहे माहितीय का आर्थिक गरजा एवढ्या वाढत चाललेल्या आहेत खर्च एवढे वाढत चालले आहेत त्यांच्यामुळे त्यामुळे आई आणि वडील दोघांनाही पैसे कमवण्यासाठी बाहेर जावं लागते आणि दुसरं मूल त्याचं शिक्षण आपल्याला परवडेल की नाही हा एक विचारांनी आपलं एकच बास त्याला छान शिकूया जे आपण मराठी मिीडियम मध्ये शिकलोय पण आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमामध्ये शिकवूया असं पालकांना वाटत
पण वाटत मान्य आहे आता मी जरी स्वतः ल नसले तरी मी एव सांगू शकते क मुळात जगण्यासाठीच्या लागणाऱ्या गरजा कमी आहेत अऍक्चुली खर तर गरज काय आहे त्या व्यवस्थित शिक्षण सोसायटीमध्ये राहताना एक त्याला म्हणजे माणूस म्हणून एक जी काही तुमची स्टँडर्ड असते ती मिळण एवढीच त्याची गरज आहे पण ती इतकी वाढवली आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे आता मीे स्कूलमध्येच आहे माझं सुद्धा इंग्लिश मिडियमच आहे मराठी मिडियम सुद्धा साईडलाच आहे
हम्म
तर सातवी आठवीची मुलं अशी आहेत मॅडम
हम्म हम्म
अ पालकांच म्हणणं असंय. आम्हाला येत नाही म्हणून आम्ही इंग्लिश मिडियमला घातलयं.
बर.
आणि त्या मुलाला धड मराठीही येत नाही धड इंग्लिश ह येत नाही त्या पालकांना किती. तिही ओरडून सांगितलं तरी त्यांचं म्हणणं एकच मला मिळालेलं नाहीयेत. त्यामुळं माझ्या मुलाला मी ते देणारच आणि माझी ऐपतहि आहे तेवढी.. इथ तुमच्या ऐपतीच- प्रश्न नाहीये ऍक्च्युली प्रश्न हा आहे. कि त्या मुलाला किती समजतेय. तो मुलगा वाचू शकतोय का आता तो आठवीला जाणार आहे. हा आठवीला जाणार आहे त्याला मराठीही वाचता येत नाही. आणि इंग्लिश ह वाचता येत नाही फक्त पालकांच्या अट्टाहासासाठी तो तिथं बसलाय. बरं त्याला घरात सांगायची चोरी नाही. हे असे काही काही पालक आहेत.
कस आहे त्यांचा मुळात पायाच कच्चा राहिलेला आहे. आणि आपल्या मुलांची आकलनश- क्षमता किती आहे.
ह
की मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्याला- ते मला का नाहीयेत माझ्या आईवडिलांना वाटतं मी करावं. कारण त्यांचं नुसतं लक्ष मार्ककडेच असतं. त्याला काय समजत नाहीये हे हा विचारच नाही करत. त्याच्या डोक्यात काय गोंधळ माजलाय. याच्यासाठी तो अ... आमिर खानचा पिक्चर तारे जमी पे.. तो बघण्याची खूप- गरज आहे सिनेमा असं मला वाटतं.
हो हो आणि खर तर काही पालकांना म्हणजे - जे एखाद मुल आ ते जरा मानसिक. आरोग्यावरती सुद्धा जरा सगळेजण काय झालेत अ- जागरूक झालेत. तर ते ओटीजनम वैगेरे जे आहेत ना त्याच्याबद्ल म्हणजे सोमगण असण. एक एक पालक मान्यच करायला तयार होत नाहीत की आपलं म्हणजे आपलं मूल असं आहे ते. म्हणजे इतके ते ऑप्सेसिव्ह झालेले असतात.
अ याच्यासाठीच आता प्रत्येक शाळांमध्ये एक सायको अ... अ.. हे. म्हणजे माणसोपचार तज्ञांची हे केलेली आहे बघा. आता लांबचच उदाहरण देत नाही तुम्हाला माझी स्वतः मैत्रिण आहे ती स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि ति जे त्यांचे यांचा नवरा सुद्धा स्त्रीरोग तज्ञ आहे त्यांची कोट्यावधी आहेत. ते कोठ्यावधी आहेत ते गर्व नाही कशाचा. अ म्हणजे जमिनीला धरुण आहेत ती दोघही लोक एकच मुलगा त्यांच्याकडे. आणि भयंकर हुशार अभ्यासात पण बारावीची परीक्षा आली. तेव्हा पण मी परीक्षाच देणार नाही. मला.. अ उडी मारायचं भिन. बिल्डिंग इमारतीवरून उडी मारण्याचा माझा विचार आहे. मला काहीच- कराव असं वाटत नाहीय म्हणजे- ह्या वर्षी तो बारावीला होता पण त्यांनी बारावीचे कोणते तास- त्यांनी अ हे केलेले नाही आहेत शाळेत जाऊन पूर्ण केलेले नाहीय आहेत. आणि त्यांनी बारावीचीही परीक्षा दिलेली नाही मग त्याचा. अ हे करत गेले म्हणजे माणसोपचार तज्ञांना भेट टायच, म्हणजे पहिला वेळस, दुसऱ्या वेळसं त्याचा कलेने त्याच्या कलांनी. घेतलं गेलं पण जेव्हा जेव्हा मानसउपचार तज्ञ त्याला म्हणत गेली की. तू तुझा हट्टीपणा पण यात मिक्स करतोय. तेव्हा मग तो घरी येऊन आदळपट कर आईचं सोन्याच कानातलं त्यानी संडासमध्येध्ये टाकून दिलं आईवर हात देखील उ गारला. म्हणजे ह्या थरापर्यंत ही मुलं जाऊ शकतात त्यांना त्यांच्यामध्ये आहे ना की दुस विषयी यांना दुखतेय हे त्यांच्यात भावनाच नसते. त्यांच्यामध्येही आता ते एवढे विचारात आहे की आपण काय कमवलं हम्म त्याला मग हम्म. त्याच्यामुळे ते एवढे टेन्शन मध्ये आहे की आप पला एककुलता एक मुलगा आणि त्याच्यासाठी त्यांनी एवढं साठवून ठेवलं होत की हा समजा वैद्यकीय क्षेत्रात जाणार असेल तर त्याला करोडोचे सी ते जर त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर ती मदत लागेल पैशाची म्हणून त्यांनी तयारी करून ठेवली होती हौस मौज केली नव्हती आयुष्यामध्ये. पण असं झालं त्या बाबतीत हम् आणि तो काय करतो की मानस त्याच्या त्याच्या विरुद्ध जर डॉक्टर जायला लागले ना डॉक्टर बदलायचे असे करत पाच ते सहा डॉ क्टर बदललेले आहेत त्यांनी आतापर्यंत
अरे बापरे!
आणि गोळ्या वगैरे पण चालू आहे उठून बसत नाही बस बसले जागी सगळं पाहिजे, वजन वाढवलेलं आहे, आंघोळ करत नाही, रोजच्या रोज म्हणजे ही केवढी मोठी समस्या आहे. आज करोडो रुपये आहेत त्यां च्याकडे पण त्यांनी काय करायच आता सांगा तुम्ही? आपल्याला वाटत पैसा नाही आपल्याला वाटत पैसा आहे म्हणजे सगळं सुख आहे असं नाहीये. हे मोठं उदाहरण आहे त्याच्यासाठी
हो. अहो पैशाने सगळंच विकत घेता येत नाही पैशानेच तुम प्रॉब्लेम सुटतील, तुमच्या समस्या सगळ्या सुटतील पण पैशाला माणूस घेता येत नाही पैशाानं माणसाचं वागणं बदलता येत नाही. अगदी जीव जीव घेता येत नाही तर आता आपल्या वेळेला काय असे नव्हते का. आपण पण ह्या सगळ्या भावना गेलेलो नाही का. पण आपल्याला सुद्धा ती एक भीती असायची कि नाही आपण असं वागलो तर साधं पडलो तरी आपण घरी सांगायचो नाही का तर परत मार पडेल म्हणून
हो याच्या ते मुख मुख्यत्वे म्हणजे कारण हे होतं की आई वडिलांचे चे आणि आज आजोबांचे भयंकर लाड एकच मुलगा, एकच मुलगा म्हण भयंकर लाड म्हणजे कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी ना त्याला नाही हे म्हटलंच गेलेलं नाही
हा त्याच्यामुळे नाही हे शब्द पेशन्सच नाहीये. संयम नाहीये आता कोणाच्यात
हारणं हे पण मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. आता माझ्या मुलाच मी तुम्हाला मोठेपणा नाही सांगत, पण तो लहान असल्यापासून दहा वर्षाचा होता न नॅशनल लेवल तो खेळलेला आहे अ चेस मध्ये चेस मध्ये. तर त्या खेळाचं म्हणजे असं आहे की त्याला काही वयाच लिमिट नसतं वयाचं बंधन नसतं कोणत्याही वयापर्यंत म्हणजे तो आहे ना त्याच्या आजोबांबरोबरच्या वयाच्या व्यक्तीशीही खेळू शकतो त्या खेळामुळे त्याच्यामध्ये एवढा संयम आलाय किंवा दुसऱ्याची चाल काय असू शकते म्हणजे हे म्हणजे उद्या जर तो समाजात गेला तर त्याला हेही शिकू शकतो तो
तो गेमच असेस मूळ म्हणजे तो गेमच असा आहे पहिली गोष्ट पण त्याला ध्वनी लागते तर बुद्धी पण लागते ती आणि पेशन्स पण लागतात आणि ह हा दोन्ही आणि माझं तर मत आहे की प्र प्रत्येक माणसाला तो गेम यायला पाहिजे
हो आणि दहा वर्षाचा मुलगा जो घरात इतका अवखळपणा करणारा साडेतीन ते साडेचार तास त्याची ती मॅच चालायची सगळे दमून जायचे म्हणजे त्याचे शिक्षक सुद्धा एवढं कस हा म्हणजे हारच मानायचं नाही म नंतर नंतर हार वाढायला पण ती पचवता आली पाहिजे मग तो त्याच्या त्याच्या चुका शोधायच्या की माझ्या काय चुका झाल्या असं तो स्वतः शोधायचा आणि कस आहे दोन्ही डोक्याचेच हे आहेत ना अभ्यासही डोक्याचा आणि तो बुद्धिबळ पट ही डोक्याचा गेम आहे त्यांच्यामुळे मग असं झालं की दहावी बारावीच वर्ष आहे आता थोडे दिवस आपण थांबूयात त्याच्यामुळे तो थांबवला आम्ही खेळ त्याचा असं झालं
अजिबात नाही उलट थोडासा विरंगुळा करण्यासाठी त्याला त्या पुन्हा खेळातच रंगू दे
नाही त्याच कसे आहे माहिती का एका वेळी नाही आम्ही त्याच्याबरोबर चर्चा चर्चा केली आणि आजकाल मुलांना स्वतःच मत आहे
हो हो आहे आणि त्याला किंमत द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे कारण त्यांना आपल्यापेक्षा काहीतरी नवीन मत असू शकते
आमच्या दोन्ही हा आमच्या दोन्ही मुलांना आम्ही कधीच बंधन केलं नाही तुम्ही कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे एवढेच मार्क मिळवले पाहिजे कधीच नाही आम्ही एवढंच सांगितलं तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तुमच्या आवडीच्या किंवा कोणत्याही शंभर टक्के थे द्यायचे तुम्ही तुमच्या आणि दोघांनी तसचे केलेलं आहे असे
ऍक्चुली खरंच मी एक म्हणजे आता मी परर्मनंट टीचर तर नाहीये पण टीचरच्या पेशामध्ये आहे तर त्यावरून तर मी सांगते तुम्ही जे करताय ना ते अतिशय ते म्हणजे दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यासारखा आहे आणि मला खरच मनापासून छान वाटली तुम्ही तेवढ प्रयत्न तरी करताय नाही खरंच ह्या त्यासाठी म्हणजे तसं हे पाहिजे
मुलांना दोन्ही मार्ग सांगायचे हे बघ हे जर तू केलंच ना तर असे असे प्रॉब्लेम येतील अशा अशा समस्या येतील आणि हे ज के असे असे आपल्याला फायदा होईल मार्ग त्यांना निवडू द्यावा आप असं म्हणजे त्यांना काय वाट त्यांनी मार्ग चूस केलाय पण आपण त्यांना सांगत असतो की ह्याचे हे तोट आहेत आणि ह्याचे हे फायदे एक आनंद आपल्याला हा पण असतो
ते सांगितलंच पाहिजे ते सांगितल्याशिवाय ते त्यांचा डिसिजन तर कसा घेतील ना ते पण बरोबर आहे आणखीन एक मला काय बरं वाटलं माहितीय का
हा हा हा
म्हणजे आपल्याला बघा शाळेत ना पहिला वर्ग भरल्यानंतर ना कधी कधी तरी सुरुवातीच्या दिवसांमध्ये आता म्हणजे शाळा चालू झाली की सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारायचे बघा शिक्षक की तुम्हाला काय व्हायचंय म्हणजे तुम स्वप्न काय आहेत बरोबर आहे का बरंच काय काय सांगायची मुले तरी म्हणजे आता माझा आणि हा काळ काही काचा लांब नाही दहा बर म्हणजे जास्तीत जास्त पंधरा वीस वर्षाचा काळा असेल जास्त नाही पण तरी सुधा ना मुलांचे स्वप्न बदललेत आज आज काल नां मुलांची स्वप्न काय आहेत माहित का सरळ काय म्हणतात म आम्हाला जात काही नाही करायचं फक्त मी लाईफ मध्ये सेटल झालं पाहिजे हे काही स्वप्न आहे सेटल होणं काही स्वप्न आहे
हो आज मला तुमच्या सारख्या हा शिक्षिकेच मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे खूप आनंद वाटला परत आपण आपण नक्कीच बोलूया या विषयावर
हो हो नक्कीच नक्कीच नाही हो हो तुम्हालाही धन्यवाद